हॅलो.
हॅलो.
हा जेवण झालं का.
हॅलो आवाज येतोय का.
हो येतोय येतोय येतोय जेवण झालं का म्हटलं.
हो झालं.
हो. अ मी आता काय वजन जरास वाढतंय त्याच्यामुळे संध्याका. सकाळचं अस उगच डाळीचं काहीतरी सूप. काय ते वजनच कंट्रोलमध्येध्ये येईन ते काय कळनाच.
हा ह मग जेवण खातच आहे का.
नाही असं अंड असं प्रोटीन प्रोटीन.
हो. बरोबर.
प्रोटीन टाईप काहीतरी आपलं नाही का डाळीचं सूप करायचं. मोड आलेली कडधान्य असं संध्याकाळच खातोय. मलाज काय करावं कळच ना झालंय वजन कमी करायला.
हा आणि सकाळी पूर्ण डब्बा.
सकाळी आता सुरू केलंय बघ नाश्ता सकाळचा. नाष्टा केला आणि नुसतं डब्यात. भाकरी घेते आता गहू खाऊ नाही म्हणतात ना शुगर शूट होती काहीतरी.
हां हां.
हा. तुला काही माहित असेल तर सांग ना ग वजन कसं कमी करायचं फारच प्रॉब्लेम होतोय आता वजनाचा.
काय नाही हेच की. आता जे चालू आहे ते चालू राहू दे ते सूप वगैरे. प्रोटीन इंटेकच म्हणजे जादा पाहिजे प्रोटीनचा.
हम्.
आणि बाकी तर थोडं हालचाल वगैरे होते का.
नाही तेवढी फारशी म्हणावी तशी होत नाही ऍक्च्युली ते अर्धा तास. हं अर्धा तास म्हणतेत ना चालायला जायलाच. चालण्याचा व्यायाम पाहिजे काहीतरी हे पाहिजे.
चाळीस मिनिटं चालायच.
हम्मम घरातली कामच संपत नाही.
हालचाल होतिया. हो ते घरातले काम करतो की.
ते वजन अनीक वजनामुळ काय होतंय सगळंच की आता थोडंसं प्री डायबेटिक्स सारखं फाइव्ह पॉईंट सिक्स वगैरे माझं ते हे आलं ग आता. काय म्हणायचं ते एच बी वन सी मग प्रिडायबटिक अस ल्या मुळ थोडा आता गोड कमी केलंय पण चहा कुठला सुटतोय ग चहा सुटायला पाहिजे.
होय चहा किती वेळा होतोय दिवसातून?
तिनदा वगैरे.
हम्म, ठीक आय म्हणजे तस. बंदच करायला पाहिजे. पण, असं करायचं आता तीन वेळा आहे तर दोन वेळा करायचा. मग दोन वेळाचा एकच टाईम करायचा. म्हणजे आस हळूहळू एकदम स्लो अंस.
न्हाय आता मी खूपदा व्हायचं ते आता फक्त तीन वर आलंय असं झालंय. सकाळी उठल्या उठल्या एकदा चहा सकाळ झालं की चहा पिल्याशिवाय ते सकाळच वाटत नाय.
हो ते सकाळी घ्यायचं आणि संध्याकाळी अस दोन टाइमच ठेवा.
नाष्टा झाल्यावर अजून चहा घीव वाटतय असं होतेय पावस आणि सध्या पावसाळा आय. मग काही विचारूच नको ते आल्याचं चहा घ्यायचा. आणि एक कूणी तरी मला काय सांगितलं होत माहिती आय का ते अ काढा कराय चा ग वजन कमी यायला त्याच्यामध्ये ना म्हणजे सकाळी उठल्या उठल्या ना कि तुळशीची पानं अं तुळशीची पानं आणि अ हिची पानं घ्यायची कशाची ग अ काय म्हणतो आपण त्याला
पुदिना?
पुदिना बरोबर तुळशीची पानं पुदिना वगैरे ते सगळ एकत्र करायचं ते उकळायचं बॉइल करायचं हां. आणि लिंबू पिळायचं त्याच्यात. अ- असं सगळं करायचं त्यात ते गवती चहा वगैरे टाकला तरी चाल तय त्यांन वजन पटकन कमी येतय म्हणत्यात.
पण ते आंबट लागत नाय का मग? तेच ना ले
लेमन टी सारखंच पण ते उकळ गरम करायंच आणि मग लिंबू पिळायचं जरा गार झाल्यावर उकळत्याच्यात नाय पिळायचं हा.
बरोबर मग ते आंबट नाय लागत खर?
अ न्हाय जरासं लेमन टी सारखंच लागतं.
हा तेच लेमन टी आंबटच असतो ना.
हो जरासं लागतय की मग लिंबाची ज टेस्ट कुठं जाणार.
होय.
हा आणि हे पण सुरु केलं ग मी काय म्हणतीस ते. रात्री भिजवायचं अ मेथ्या. प्रिडायबेटिक असल्यामुळ ते अ
चांगलं असतात.
होय ते वजन पण कमी होतयं म्हणतात ना त्यान.
होय.
हम्म, मग ते पण सुरु केलंय.
रात्री ते भिजवायचं आणि काय सकाळी पाणी प्यायचं का, मेथ्याच
काळी पाणी प्यायचं मेथ्या पण चावून खायच्या कचकचकच. एवढं नाही कडू लागत अग, एवढं विशेष नाही. आता काय चहा प्यायचं तर मग ते कडू प्यावं लागेल. ह, आणि आम्ही हे पण सुरु केलग, रात्री हरभरे मूग आणि ते हरभरे, मूग, शेंगदाणे, अस भिजत घालतोय.
बरोबर.
रात्री भिजत घालायचं, प्रोटीन साठी ग.
हा, प्रोटिन आणि ते चने पण. हल्ली प्रो प्रोटीन भेटत डायरेक्ट, प्रोटीन म्हणजे शेंगदाण्याच्या ऐवजी चने खायचे ते. नसतय का फुटाणे नसतंय अस का, ते यल्लो हा येल्लो कलरचे असतात. तेच त्याला फोल असते बघ ते.
हा, हा, हा, ह, ह मग ते कधी खायच खातोय माहिती का तस थोडस संध्याकाळी, भूक लागल्यासारखं झालं की नाही
हा त्यामुळं
त्यावेेळेस खायचं, आणि भूक तर लागती ग ह्याची पावसाळ्याची आणि थंडीची.
होय लागते.
होय की नाही.
होय.
ह, त्याच्यामुळ लागतंय. आणि आता आषाढ आल्यामुळं, तर तळण्याच पदार्थ करा. मग तळण्याचं खाल्लं की हे होतंय मग, आता सीजनल तर खायलाच पाहिजे की.
होय. पोटाच पण सांभाळायला पाहिजे, आणि खायला पण पाहिजे. श्रावण चालू त्याला.
अ श्रावण हो श्रावण चालू होतोय. मग आम्ही असं काय पाळतोय. श्रावण पाळतोय आम्ही. गौरी गणपती श्रावण सगळं पाळतोय. आणि असंही आम्ही फार काही जास्त चालत नाही नॉन व्हेज. ह आठ, पंधरा दिवस, पंधरा दिवसात महिन्यातन असं आठ दिवसाला असं काही नाही.
तू खातेस का.
हो मी पण खाते. ते ह्याच्यासाठीच ग प्रोटीनसाठी खायचं मग.
हा, होय तेचकी प्रोटीन साठी मग.
अं जरा ओव्हरवेट झालंय मग त्याच्यावर चाललंय, काय काय काय प्रयत्न. पण वजन जसं वाढतं तसं. कमी व्हायला फार वेळ लागतो ग.
होयं.
हं, त्याच्यामुळ ग.
तो वाढत आहे पटकन आणि कमी होतय.
हळू हळू हो, आणि हा आता जरा मोनोपोझच. पिरियड झालं न गं ह्याच्यामध्ये जरा
हा थोडं वेगळं राहते.
थोडस मग वेट वाढलं खरं जास्त हार्मोनल चेंजेस मुळं सडन वाढलं. म्हणजे एवढं काही होत गं हो आसं जन पण वाढलं, एक आठ, दहा किलो वजन. मोनोकाईटच्या काळात. मग तेव्हा लक्ष लक्ष दिलं नाही गं. लक्ष दिलं असतं तर मग हे झालं असतं.
स्ट्रेस पण होत काय?
स्ट्रेस असं नाही, पण घरातलं पोरांचं हे करायचं म्हणलं की थोडं होत होते च की. दिवसभर कामात, मग आपण आपल्याकडं लक्ष द्यायचं नाही. अहं टेन्शन हे असते तस की आता. हम्म पण आता आणि सकाळी पण जरा आता लवकर उठायची सवय ठेवली. आणि पाऊस असल्यामुळे फिरायला काही जाता येत नाही. नाहीतर मग मी काल अ कालच म्हणजे एक पंचवीस मिनिट
हम्म. हा घरात फिरलं तरी चालत तिथं मोठ्या पॅसेज मध्ये ना, तीस मिनिटं टायमिंग लावायचं आणि फिरायचं.
हम. काय बा बाहेर गार्डनमध्ये वगैरे नाही झालं बागेत फिरायला तरी आपलं खालच्या खाली
आता या महिन्यात चालत नाही ना. पाय बिय कुठे घसरला आणि हे
हो ते आहेच की. जरा आणि पाऊस वगैरे पण असतोय. अ तुमच्या तिकड पण होत
मी आता रोज, पाऊस पण आहे आमच्या इकडं कंटिन्यू चालू आहे.
हो का.
बारीक, बारीक मध्येच म मध्येच मोठा असं चालत
हो ना. हं हं हं तुमचं बरंय बाई. अ लग्नाच्या आधीच वजनाचा काही प्रश्न येत नाही. एकदा ते लग्न झालं म्हणलं ना डिलीव्हरी अन याच्यात लय वजन वाढतंय ना, त्या त्या वेळेस कमी केल तर ठीके. नाहीतर अवघड होऊन बसतेय सगळं.
हम्म हम्म हम्म.
हा हम्म. आणि कसं ते आहार तर खावाच लागतं, त्या डिलेवरीत वगैरे बाळाच्या पोषणासाठी.
होय. ते घ्यायलाच लागतेया आह
ते घ्यायला लागतय, आहार घ्यायला लागतय, आहार घेतला कि मग हे असं वजन वाढतंय. वजन वाढलं किं मग ते एकदा सुरु झालं पोरांच किं कुठे व्यायाम करायच, अन काय करायचं, सगळं असं एकात एक अडकलेलंय. पण जर आपल्याला स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल, तर हे सगळं करायलाच पाहिजे.
करायला लागत.
हम्म. तू जातेस का फिरायला वगैरे मग?
हा मी वॉकिंग करते आता. म्हणजे, संध्या रात्रीच जेऊन झालं ना. थोड्या आणि कि मग तीस मिनिटं मी चालते असा टाइम लावते.
हो खाली जाऊन
आणि बरोबर तीस नाही नाही इथेच वरती पॅसेज आहे तिथं चालते.
होहोहो
तेवढंच वॉकिंग होतय म्हणजे ते एक प्रकारचा व्यायाम होतोय ना! नेहमीच चालण वेगळं आणि व्यायामच चालण वेगळं राहते.
हम्! बरोबर बरोबर ते असं का म्हणतात ग दहा हजार पावलं चालायला पाहिजे. दहा हजार
दहा हजार पावलंच असं नाही पण म्हणजे चालला म्हणतात ना आपण तीस चाळीस मिनट. चालल्याशिवाय हे सगळं जे काय प्रोसेस व्हायची ना.
हा ती कम्प्लीट होती, हा हा हा उगच. म्हणजे दहा पंधरा मिनटं फिरून काही उपयोग होणार नाही.
हा तेवढं काही उपयोग नाही. आहे उपयोग पण तेवढा नाही म्हणजे म्हणतात ना मी चालतोय. खरं वजन का कमी होत नाही मी चालतोय असं!
हम्म हम्म
आणि ते असं सतत ठेवायला लागते ते रोजच्यारोज.
हम्म हम्म हम्मम, मग तू काही ते आहारात वगैरे बघतीस का तसं? आहारात ठेवतीस का मग तू प्रोटीन्स वगैरे तु
हो असत ना होय होय अंडी वगैरे असते, हा रोज नाही असते दोन तीन दिवसातून वगैरे असं.
होय.
किंवा समजा एक आठवड्यानी
होय, हम्म
हो
चालतय चालतय आणि ते वजनाच्या गोळ्या गोळ्या वगैरे कमी घ्यायला करा म्हणजे काय वजन कमी करायला गोळ्या औषधं घेऊ नये म्हणतात ग.
नाही नाही तसलं काही नाही करायच होय आत्ता नाही तसलं काय करून चालत.
हम्म
थोडी माहिती वगैरे घेऊन करूया.
हम् ते का नाही च का सगळं आणि हार्मोनाला इन्बॅलन्स होतय.
होय.
आणि अजून जास्तच प्रॉब्लेम क्रिएट होत त्यापेक्षा आहारावर नियंत्रण आहार आणि व्यायाम व्यवस्थित केला ना तर परर पडतय नाहीतर आणि त्याची साईड इफेक्ट. कुठ घ्या हा आणि जी
थोड्यावेळानी
ओके ओके चालतय.
हा हा बाय!